हा हां बोला ना. काही नाही इथ ते नातू येत होता. ते याला घे ह दीपू याला घे रे काय म्हणते काय काय चांलंय निवांत हा हो चांगली चांगली काय स्वयंपाकच करायचंय मग आता
हा हा हा हा चालेल
स्वयंपाक काय करतायत
स्वयंपाक अजून नाही अजून वेळ आहे घरची यायला वेळ लागतय ना म्हणजे आज साडेआठ नऊ वाजता येतात मग एक अर्धा पाहून त अगोदर घालायच आवडते ते यायचे टायमिंगला भाकरी नाही तर चपाती करायच म्हणजे गरमागरम वाढता येते आता जर पाऊस आहे ना
हम् हम ह
हा पावसामुळे जरा लेट करायचं मग गरमीचं काय मग काय आपण लव
हा हा बरोबर आहे गरमेचा स कस पटकन काय करून ब बसलं तरी चालत तर पण आता थोडस गरम पाहिजे जेवणाचा हा हा ह
हा गर्मीच कस ते जेवण करायचं काय आपणच शिजतोय त्याच्यामध्ये ते समजत नाही हम्म त्यामुळे कसं करते मी उन्हाळ्याच जरा असेल ना त्यावेळेस जरा लवकर करून बसायचं मग आता आता घालायचं स्वयंपाकला मग काय होते लवकर
पाऊस चालू आहे का तिकडे
होय पाऊस आहे की आज जरा आहे बघा आता एक दोन चार दिवस कमी होतो
हा हा हा आछ
आणि पुन्हा हा आज जरा चालू आहे हा
ज जास्तच होता पाऊस काल पाल काल तत होता आ आज थोडसा म्हणजे येऊन जाऊन ये हा ह ह
ह ह्या वर्षी जर पाऊस कच ब ता ही अवस्था आहे नंतर
काय काय कायतय आलं तर एकदम वाहून नेलं आणि आता एकदम स्तब्ध थांबलाय हम्
आणि आता परवा आपण बघितला ना आठ दिवस
हो तेच ना बरेच नुकसानी झाली हो होत अ का रेड अलर्ट सांगितलेला म्हणजेजे एवढं बाहेर पडणं मुश्किल झालं होतं
होय होय आणि आता काहीच नाही हम् आता ही अवस्था आता उन्हाळ्यामध्ये तर म्हटलं तर मग पूर्ण आता सगळं साहित्य भाग होणार बघा कडधान्य वगैरे
आता रोड सगळे नवीन होत आहेत रोड पण नवीन म्हणजे काय जमीन हा राहिलाच नाही राहि नाही रोड गरम सग सिमेंट घर झाली पहि कस तिचं घर होतं सेण सारवणाचं होत
हा होत
त्याच्यामुळे धाब्याचे घर असायचे काहीचे असे कौलारू घर राहायचे म्हणजे ते हवा यायला पण आणि मिळायचं त्याच्या तर आता ऊन घर ऊन पडतं त्याच्यात रोड तापतात त्याच्या घरं पण तापतात मग जास्त आहे ह
अगोदर गावी कशी सगळी कवलाी वगैरे घरं आणि आता सगळं हा आता गावाकडच्याच लोकांना काय वाटतं की हा शहरातली हे आ असं बधले आपण पण असत
आपण हा असं ग आणि जो तो शहरात नाही गेला का तो गावाला घर बनतो म्हणजे तो स्लॅबचाच बनतो त्याच्यामुळे मग हे राहिलच नाही ना
हम्म गारवा पण नाही आणि आता एकतर सगळ शेती असते त्या शेती जास्त
घर बांधायला लागले हो शेत कमी जास्त जास्त झाली ख म्हणून पावसाने थोडस त्यानी बी विचारायला त्याला पण पाहिजे ना जे पा हवा पा जे ढग आड हो
होय होय होय. होय लागतेच. हम्म. हम्म. आता ते तर आता आपणाला एवढं तर बघायला मिळालय पुढं भविष्यात
काय माहिती? काय माहिती? खरंच पा आपलं इथपर्यंत आलंय चांगलं. आता पुढची पिढी च काय सांगता येत उन्हाळयाच आणि तेवढं जेवढे गरम म्हणजे एवढे कधीच असे न्हवत. पहिल्या अजिबातच घरांचा प्रकारच नव्हता.
होय. ह्या वेळेस लईच प्रमाण हे झालेलं गरमीचं पण म्हणा हा आणि त्यात पाऊस कमी आणि पाऊस पण आल्यानंतर पण गरम व्हायलाय बघा आपणाला जास्त.
पाऊसा या ह कधी असे नाही तर थंडी वाजायची गारव तेवढे थंडीच्या दिवसात पण थंडी भरपूर वाजायची आता थंडीचा दिवसच वाटत नाही.
हा. थंडीचा दिवस पण वाटत नाही हिवाळा आलेला पण वाट ना आणि पावसाळा पण काय वाटे ना. हे सगळं काय हेच झालेलं आहे.
हम्म. काहीच कडत नाही आ
होय होय. अवघड हाय घ्या आता पुढं ज हम्म आणि आत्ताच एवढी महागाई वाढल्या आता बघितला ना तेलाच तेन खाद्य तेलाचं तेन रेट
हो. सग सगळंच वाढलंय सगळ्या बाबतीत पण त्यांनी डाळी साळी पण तसेच वाढले अरे उत्पन्नच नाही ना उत्पन्न म्हणजे पिकवतच नाही हा पिक होतच नाही. आता त्या ग देशाकडे कस आहे? आपल्या गाठावर कसं आपले धान्य, कडधान्य मिळ व्हायचं. मूग, मटकी च चवळी वगैरे व्हायची. आता कोणी पिकवतच नाही.
आता हा. पिकवायला बघत पण नाहीेत आणि गावाकडची जी कशी हाय सगळे शहरामध्ये पळायला लागलेत ने. हा. त्यांना मजूरी मिळत नाही हा आणि शेती केली, तर केली नाही तर मग बाहेरच काम धंदे बघत मग बाहेरच पडलेले आहे ते सगळ तिकडच.
त इकडे तिकडे जाता जाता सर्व्हिस म्हणजे आरामशीर जा आता म स मोठी सुनबाई गेली, लाहणी जाय ती म्हणजे ती तिकडं क शहरात राहते मी कशाला काम करू? ती पण तशीच म्हणजे जो तो बाहेर पडायच्या तर गावाला काम करायला नकोच म्हणतात. अशी परिस्थिती होऊन जाते खरी.
आता तेच आहे सगळी कड. आता कसं आहे हा सगळेजण काय म्हणतात की बाहेर जॉब वगैरे करायचं सेटल व्हायचं. शेतात आपल्याला काय मिळते म्हणायचं.
अरे पण ते खरं शेतात खरं आपलं स्वतःच घरच आपण स्वतः पिकवलेलं आपण स्वः ता खातो मी त्याला खरं त्याला कसदार म्हणतो. हे बाहेरचा गेला सगळ्या पुर स औषध मारून हो मग आता सारखे दूध दुदी हॅलो. हा दुधी वगैरे आणल्या तर ते सुद्धा घरी आपण लावायचो. सर्व वेल वगैरे करून.
होय होय. आता
मग आणि आता काहीच नाही नाही तर आम्ही पडवळ ग दुधी घरीच करायचो हो का गोसाळी
हा हा हा हा.
मा असं मंडप वगैरे करून तेच घरीच पी पिकवायचं.
हा हा. आमच्या इकडं पण तसच होतं माझे माहेरी पण तसच होतं. म्हणजे असं शेतात वगैरे घालायचं खरं शेतात कसं आपण ऊस वगैरे लावलं तर मग आमच्या घराच्या माग मोठीच्या मोठी जागा आहे बघा. त्यामुळे कस तिथ हा तिथ नांगरल्या सार करायचं
भाजीपाला ती चव पण कि त छान रसते भाजीपाला घरची घरच स्वतः केलेलं च वेग रा आप ह त्या पावडर मारलेलं का खत कुठले वापरतात त्याच्या फक्त मोठ करायची
हम्
सववा अजिबात नसते आणि हे आपण शेण शेत शेणखताचं ते सरा याचं टाकलेलं अस ना
हा ते चव वेगळ्या असत आणि आता कस जे विकाल येतात ते फवारणी व औषध व ह त्यामुळे व्यवस्थित च ला नाही काय नाही आणि आपलं ह हे व्यवस्थित च वगैरे असते ह्याला ह आताम
कडे गेलो आपण तरी थोडीशी भाजी ते आली ना तरी ते भाकरी बरोबर खाल्लं ना खूप समाधान वाटत
होय होय होय आता आम्ही पण गावी गेल्यानंतर असतात ना भाजी पात्री वगैरे म्हणा ते पण असं आमचे इकडचे गेल्यानंतर म्हणतात गावाकडे आल्यानंतरच जेवणच वेगळ असते राह म्हणजे कस हा सांग हा पोड भरूनेो त कसला भुका लागत नाही शहरामध्ये गा गेल्या कस हा आता जेऊ का नंतर जे आपण इकडे दीड दोन वाजता जेवणार तिथे आपण दहालाणजे जेवायला बतो
हा आणि परत भूक लागते चार वाजता मी खशी वाटत तिकडं असं म्हत चार वर्ष कोणतरी पचत म्हज पचन क्रिया तकडे बघ उन्हत आपण फिरतो थोडसं फिरण पण होतं त्याच्यान पचनक्रिया हो इ तथ बसून गावा शहरामध्ये बस काय पचनच होत नाही आणि इच्छा नाही होत चपात्या रोजच्या चपात्या काय म्हणजे वेगवेगळे्या पद्धारथात खाऊ नाही वाटतात नाही नाही इच्छाच होत नाही
गावाकड कस जरा अर्धी भाकरी जरी असली आता आपण शरात आर्धदी भाकरी खात असल तर गा
एक खातो हो हो एक खाऊ शकतो तरी काही वाटत नाही मी एक भाकर खायल असं काही हे नाही वाटत इथं बापरे मी एक भाकरी खल्ली अर्धी भाकरी खल्ली माझ्या
हा हा असं होते हा आणि आपल्या बोलण्यापेक्षा इतरांच्या बोलण्यात पण हेच असते हा मी एवढं खात नाही एवढंच खाते पोट भरत माझं आणि हेच जर हा आपण शहरातली गावाकडे गेलं म्हटले की हा मग आपण तिकंड वेगळं सांगत येते
तड द आणि ख खल् म्हणजे पचन न होता ना म खातंलट काय वाटत नाही आणि काही त्रास पण होत नाही
होय आता आमच आम्ही गावी गेलतो आमच्या आजी आजींच म्हणजे बड्डे केला होता असं पाहुण्यांना सांगायचं म्हणजे आम्ही कसं शहरी असतो आणि मग ते आजी तस खेड्यातच राहतात त्यांना इकडचे हवामान सूट होत नाही
नाही हा हा
हा मग त्यामुळे कस आम्ही पाहण्यांना वगैरे जेवाय सगायचो तर मग निमित् ते काय सांगयचं घिर येण्याचं मग त्यांचा अनिव्हर्सरी म्हणून असं निमित्त होग त्या स्या ब इकडची शहरी शहरातली वगरे आलती ना तिथे जेवल्यानंतर ते म्हण ते एवढं छान जेव कधी आम्ही एवढं छान जेवण जेवलोच नसणार आहे पाणी वगैरे सगळं बदल आणि हा तिकडच सगळच बदल असते ना त्यामुळे त्यां टेस्ट पण लागलं आणि पाणी पण तिकडताना बॉटल वगरे भरून घेऊन आले तेवढे छान जेव आणि पाण्या
फिल्टर पण नसतं पाण्याला आपण तं आता आपण फिल्टरचं पाणी वापरतो तथचा फिल्टर पण नसतो विरीच पाणी तसच पाणी घेतो आणि तसच पितो. विहिरीचं पाणी तरी पि
ते ना हा त्यामुळं कसं ते नदीचं चांगलंच पाणी आणि जिथे उगम झाले आहे, तिथंच सुरुवात होती गावाकडून. मग तेच खाली येतं. हा हा मग त्यामुळे कसं पाणी पण चव सगळं त सगळी जर म्हणत होती की, एवढं छान जेवण. त्यात पाणी पण इतकं छान. एक एक पाहुणे तर हा इकडचे एक दोन दोन दिवस राहिले होते बघा तिथ. छान वाटलं आम्हाला. हवामान छान आहे. हे आहे. जेवण चविला आहे. असच सगळं हा असं गावाकडच्यांना म्हणजे शहराकडच्यांना गावाकडे गेलं तर जरा एक
हा वेगळंच राहत बवा तस. हम्म
चालेल
चालेल. मग फरक खूप आहे. फरक पडतो शहराचा आणि खेडेगावातला खूप फरक पडतो.
होय
फिरन बी थोडसं फिरून आलेला पोरांनाही फिरवलं. तर त्यान गावाकडे गेलो अरे एकदम म्हणजे फ्रेश होऊन येतो.
हा वातावरणच फ्रेश असत. म्हणजे तिकडं कसं उद्योगधंदे वगैरे अजून काय नाहीये. हा फक्त आपलं शेती वगरे शेती हा पशुपालन म मस्य पालन, कुकडपालन हेच आहे. त्यामुळे कसं तिकड हवामान जरा फ्रेश असते. आणि आपल्या गावाकडे कस सगळ उद्योगधंदे
हां हां हां बरोबर बरोबर.
हो